हॅलो.
हा बोल काय म्हणतेस.
काय नाही काय चाललंय तुमचं.
आता अभ्यास चाललाय मात्र.
हो का कशाचा.
आता फिजिक्सचा चाललाय फिजिक्सचा. ते टविनिंग फोर्स. जरा चॅप्टर आहेन तो एक पाठ आहे त्यात तो बघाय चाललाय.
हम्म पण काय पण म्हणा शिक्षणाशिवाय काय आता. अ हे नाही ऑप्शन नाही राहिलेला बरोबर ना.
शल शिक्षणाशिवाय ऑप्शन नाही म्हणजे कस आहे शिक्षण हे किंवा शिक्षण बघा मान. प्र प्रस्क्रिप्टिव कसा माहिती आहे का की. शिक्षणाशिवाय पर्याय नाही पण शिक्षणाशिवाय पर्याय नाहीच पण माणसं काय. काही जॉब साठी शिकतात पण शिक्षण हे जॉब साठी नाही पण आपल्याला. समाजामध्ये घडवण्यासाठी पण आहे बघा नुसता जॉब साठीच नाही कारण. पैसे तर बघा. अडाणी माणूस पण कमवतो काय काही काय काय. सह्यत नाही पण ते कोट्याधीश आहेत त्याच्या मूळ कसं. हा आपल्याला. समाजात वावरायचं कसं किंवा आपल्या कम्युनिकेशन. सुधारण्यात शिक्षण मदत करतं माणसांवर कसं कम्युनिकेट करायचं. त्याच्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे असं मला वाटतं कारण शिकलेला माणूस. अन्यायविरोधात. आवाज उठवतो परत त्याच्या मूलभूत गरजा आहे त्या त्या. स्वतःच स्वतः. आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे शिक्षण हे, आवश्यक काय? पण शिकल पण, कुठल्या चांगल्या चांगल्या कोर्सनच. शिकलं पाहिजे. असं मला वाटतं. उगच काय पण, ज्याला काही स्कोप नाही ना. ज्याला स्कोप नाही. ते करून पण, कुठले पण कोर्स करून. काय उपयोग नाही हो.
बरोबरे, म्हणजे कुठ तरी ते नॉलेज उपयोगात आलं पाहिजे. कधी कुठ तरी ते हे झालं पाहिजे. तेच शिकणं गरजेचं आहे. आज म्हणजे आजकालच्या जगात. आता जसं की, ए आयचं म्हणा. आजकालचं जग ए आय व वर हे होत चाललंय. म्हणजे टेक्नॉलॉजी खूप पुढे वाढत चाललीय. मग आपण काय शिकणं गरजेचंय, म्हणजे आजकाल माणसाला कस झालंय की, सगळं काही रोबोट वर, किंवा मग सगळं काही असं, ए आय, तंत्रज्ञना आलय म्हणा.
फ्युचर मध्येय ना, फ्युचर मध्ये मला वाटते. सगळ्यात जास्त म्हणजे असं, रोबोट वरचा लनार सगळी काम. आणि. ए आयये ना, ए आय. बऱ्याच माणसांचे म्हणजे जॉब जाणार.
बरोबर. हम्म, म पण मी काय म्हणते. तुम्हाला कि, ए आय मुळे जॉब जाणं. हे हे नाय. तुम्ही ए आयचा वापर कसा करून,
ए आय मुळे जॉब जाणार ती. पण ए आय जी डेव्हलपर आहेत ना. म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपड करणारी. त्यांचे जॉब तसेच राहणार. त्यांना मला वाटतें. आणखीन पगार वाढण्याचे चान्सेस असणार ते. भविष्यात परत. कारण
तेच कारण ओपन ए आय म्हणा. किंवा मेटा. हे सगळं, आता तुम्ही चार जीपीटी वापरता. ह्यात. म्हणजे काही ना काही प्रत्येक वेळेस हे होतच असते. म्हणजे काय म्हणतो आपण. हा. येस. मग त्या चेंजेस कशा होतात. ते आपण शिकणं गरजेचंय. आणि राहिला विषय नोकरी जाण्याचा. पण काय लोक काय म्हणतात की. ए आय मुळे नोकरी जातात. पण ए आय चा आपण चांगल्या पद्धतीने वापर कसा करू शकतो. किंवा
भरपूर बेनिफिट आहे ती. कारण बघा. चाट जी पी टी एका कंदातू उत्तर देतय. किंवा चाट जी पी टीच आता सगळ्यासनी माहित आहेय म्हणू. पण डीपसिख, परत गुगल जेबिनी. हे पण तसेच आहेत. म्हणजे फास्ट एकदम. क्विक सगळं देतात. प्रोव्हाइड करतात. आणि, पूर्ण डिटेलमध्ये माहिती देतात. त्याच्यामुळे तुम्हाला माहितीये. आता समजा आता एखादा फ्लेक्स बनवायचा आपल्याला. कुणा तर बडेचा. तर दोन मिनिटात ते बनवून देतात. सेकंदात, सेकंदात. आणि फट तो एडिटर एडिटर एडिटरचा पण जॉब जाण्याची शक्यता य. परत व्हिडिओ एडिट पण करून देतात ते. लगेच. सेकंद मध्ये. म्हणजे एवढ्या फास्ट झालंय ना, आता सगळं.
हम्म. बरोबरे आणि शिक्षणाचे फायदे असं म्हणायला गेलं तर काय? आपला आत्मविश्वास वाढतोच. म्हणजे आणि रोजगाराच्या संधी मिळतात बघा. नंतर सामाजिक किंवा आर्थिक प्रगती होते. म्हणजे समाजत आपण गेलं तर चार चौघ आपली रिस्पेक्ट करतात. आर्थिक परिस्थिती सुधारते. नंतर आनी. जबाबदार नागरीक म्हणजे बनण्यास मदत होते आता बघा इतकं.... म्हणजे हे झालंय आता आपण फोन बघतो फोन व माहिती... ती जग ब म्हणजे घर बसल्या मिळते सगळी... पण मिळाल्यानंतर ती माहिती बरोबर आहे कि चुकीची आहे ज पत... डाहाळणी करणं पण तितकंच गरजेचं आहे म्हणून त्यासाठी पण... शिक्षण असण हे आवश्यक आहे कारण इलिटरेट असलेली माणसं... काय करत की सहज विश्वास ठेवून देतेत असंय... हम्म मग नंतर म्हणजे शिक्षणासाठी पण.... काळजी कशी घ्यावी की नियमित शाळेेत... जावे किंवा मग अभ्यास करावा असं पण नाही.... कि अ सारखा अभ्यास केला तरच... म्हणजे हे तुम्ही तुमचं काहीतरी युनिक आयडिया असणं गरजेचं आहे...
हा तेच आपल्याला ज्याच्यात रस आहे ना आपल्या ज्या... त इंटरेस्ट आहे तेच म्हणजे जर केलं ना मनापासून... तर काय नाही आरामशीर करिअर होऊ शकत असं नाही की अभ्यासातच.. एखाद्या स्पोर्ट्समध्येध्ये जर आपल्याला आपलं पोटेन्शियल वाटतंय ना माझं यात पोटेन्शियल आहे.... तर त्याच्यावर त्याने फोकस केला पाहिजे असं मला वाटतं आणि त्याच्यात.... खरोखर म्हणजे एखादा स्पोर्ट्स मध्ये खरोखर एखादा विद्यार्थी चांगला असत... नंतर त्याने... लक्ष देत त्यातच त्याच करियर करायला बघायचं असं काय नाही की, अ कारण स्पोर्ट्समध्ये भरपूर स्कोप पण आहे आणि त्यात आपण म्हणजे त्याचा रस पण असणार आणि त्याला.. फायनान्शियल हेल्प पण होत राहणार... चांगली...
पण तुम्ही हे बघितले का आता किती लहान लहान मुले... ए लहान लहान म्हणजे मुलं असतात ती ए आय वगैरे शिक... किंवा अ... हा मग ती ती किती लहान वयात स्वतः स्वावलंबी बनतात.... आणि आप... म्हणजे तुम्हाला माहिती आहे का जी लोक म्हणजे जी हे म्हणा पालक म्हणा किंवा... घरातली जर शिकलेली नसतील तर... माझं तरी मत आहे असं की ते आपल्याला गाईड नाही करू शकत म्हणजे.. चुकीचा वे कुठला रॉग वे कुठला..
सण तर देतात ना आम्ही नाही शिकलो तुम्ही तर शिका...
बरबर आहे हे आहेच की पण अ म्हणजे... घर बसलं आपल्याला सगळं हे म्हणजे काय म्हणतो आपण फोनवर आहे मग.... मग ती बारकी बारकी मुलं इ... म्हणजे आतापासूनच ए आय कोडिंग म्हणा किंवा ऍप.... ॲप हे कणा वेब डेव्हलपमेंट म्हणा.... किंवा वेगवेगळ्या वेबसाईट तयार करणे असं.... लहान लहान मुळ शिकतात मग ती लहान असताना स्वावलंबी बनतात.... आणि कसं आहे की... असं म्हटलं जातं की पंचवीशी किंवा.... अ पंचवीशी किंवा त तीशीत अस.... यश जीवनात यश मिळ मिळतं म्हणजे.... आपण म्हणजे कसं परमनंट जॉबला होतो किंवा अस... म्हणजे असं म्हणतोच ना आपण... पण आजकाल बघा की लहान लहान मुलांचे स्टार्टअप्स आहेत त्यांच्यापैकी... ती युनिक आयडिया असतात ही म्हणजे.... पॅरेंट्सनी पण लक्ष दिलं पाहिजे कि आपलं.... किती म्हणजे हे युनिक काय किंवा वेगळं काय बाकीच्यापेक्षा आपण वेगळं काय करतो बरोबर आहे ना
ते झालं की म्हणजे सगळ्यांनीे लक्ष दिलं पाहिजे पोरा म्हणजे मुलाला आपल्या कशात रस् आहे त्याच्यावर त्या म्हणजे त्याला त्याला म्हणजे असं सपोर्ट केला पाहिजे नाही कि त्याला असं अभ्यासावर थोपलं पाहिजे त्याच्यावर काहीतरी की हे नको करू हे हे कर त्याला ज्याच्यात वाटतंय तेच त्यान केलं पाहिजे असं मला वाटतं आणि त्यासाठी टी पालकांनी त्याला सपोर्ट करणं आता गरजेचं असते कारण पालकांचा जर सपोर्ट असेल ना तर मुलगा काय पण अचीव करू शकतो असं मला वाटतं
बर बर आहे ते झालंच आणि आजकाल कशा गोष्टी म्हणजे तुम्ही इतका अभ्यास देता बरोबर लहान मुलांना पण त्याच गोष्टी त्यांच्या जीवनात प्रॅक्टिकली कुठ हे होत का आता बघा एबीसीडी इतके वळा ठीक आहे ना मग ते अ म्हणजे आता आपल्याला वाटतं की रिपीटेड देत इतकं लिहिलं असतं जेवनबुक लिहायचं असत ते पण मला वाटतं ह्याच्यापेक्षा प्रॅक्टिकल गोष्टी शिकवल्या पाहिजेत शाळेत म्हणजे ज्या आपल्या जीवनात कुठेतरी हे होतील म्हणजे कुठेेत मॅटर करतील उपयोगी पडतील हा आणि मुलं कशी काय काय बघा काही काय जरी अभ्यासूकिडे असले मुलं तरी पण मग ते व्यवहारात कधीच हे नसते कोणकण व्यवहारात चांगलं असतं अभ्यासात नसतं म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळं असतं
म्हणजे बाहेर बाहेरच व्यवहार ज्ञान पण अवगत असायला पाहिजे
हम्म बरोबर आणि पण मग हे पण शाळेत शिकवलं गेलं पाहिजे की फक्त शिकणं इम्पॉर्टंट नाही व्यवहारिक ज्ञान असणं पण गरजेचं आहे
बरोबर आहे पण तुम्हाला माहित आहे मला असं वाटतय की आत्ताची माणसांची मेंटॅलिटी कशी आहे की मुलाला फोन द्यायचा नाही किंवा लॅपटॉप दहावी नंतर द्यायचा तर ते चुकीचं आहे असं मला वाटतंय की आधीपासूनच जर टेक्नॉलॉजी त्याला माहिती असेल आणि त्याच्याबद्दल त्याला ज्ञान असेल ना तर तो मुलगा मला वाटत काही ना काहीतरी चांगलं करू शकतो कारण असं नाही की सगळीजण गेमच खेळते ती लॅपटॉपवरर किंवा फोनवर काही काही जण अभ्यासासाठी पण युज करते आता मला वाटते चौथ नाहीत पाचवीत गेल्यावरच लॅपटॉप चा यूज त्याला करता यायला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याला आ त्याच्या काळाची गरज आहे ना कि त्याला असं ए ह करण गती करण असं नाही पाहिजे टॉप वन म्हणजे अभ्यासासाठी तर दिलाच पाहिजे असं मला वाटतं
बरोबर आहे आणि चालते मग आपण नंतर बोलूया हा का या गोष्टीवर ठीक आहे चला बाय बाय